हॅलो? हा हा, बोल.
हम्म! येते का ऐकायला? हम्म! जेवलीस?
जेवलो बाई, तू?
हा, आत्ता जेवणार, आत्ता आमची भाजी व्हायला लागल्या.
हा हा.
कामला जाऊन आलीस? ह हां.
ह
तेच म्हटलं कामावर जाऊन आलेस, काही नाही बघ, मी पण आता दुकानातन आलोय, जरा चर्चमध्ये जाऊन आलो.
हा. जा जाऊन आलो कामावरन. ह ही, जरा का मांडलं ते करत बसलो.
हा हा हा, कुठलं हेज शिलायचं काम आणल्यास घरात?
होय, होय आणलोय जरा शिलाईचं, कटिंगला तेन आणतोय घराकड. ते बर पडतय सकाळी चालतय.
हा हा, .
आणि काय?
चालतय म्हणलं काय नाही, काय नाही बाई निवांत बघ. हाय हे कामच आपली आहेत आता, आताच आलो दोघी पण, ती पण हाय बसल्या. राजवीर तेवढा, कराटी क्लास डायरेक्ट पप्पांच्या कडे गेलाय.
बरं.
हम्, तुझं कसं काय? अ कामाचं कस
हाय निवांत हाय, निवांत म्हटलं तर जरा धगधग होत्या.
हा,
हम् चैताली जरा.
चालते की नको कट करायचं नाही हे करू नकोस.
ह
हॅलो असू देल वाजू देल वाजू देल वाजू देल. कट करू नको नाहीतर हे होईल मला बोलतू.
बर.
हा बोल.
काय नाही बाय.
पोरगीच्या शाळेयचा कस काय.
हाय चालू हाय ना. सकाळी जात''--''
प्रज्वल अकॅडमीचं काय केलेस ग.
चालू आहे की अकॅडमीच म्हणजे फक्त ते स्टडी साठी का हे करा लागलाय.
म्हणजे.
एक वर्ष स्टडी का ग.
हां,
म्हणजे स्टडीज अकॅडमीने जॉईन केलाइज कि त्यांना.
स्टडी साठी अकॅडमी जॉईन केलाय.
होय ते सकाळी साडे दहा ला गेला ग दुपारी येतोय. एक साडे दहा ते दीड वाजेपर्यंत.
साडे दहा ते दीड हम्म हम्म.
हा तेसते घराच कराग फिजिक घरातच करा लागला.
हम् वर किंग ठेव म्हण त्याला. आणि त्याला क नाही जरा असं जे उंचीचे व्यायाम आहेत बघ उंचीचे व्यायाम.
ह, काय चालू.
उंचीचे व्यायाम हे कर. कट करू नकोस असू देल उंचीचे व्यायाम आहेत की नाही. ते हे कर म्हणजे त्याला चालू ठेव म्हनाव. जे त्याला रिस पाठवलेत ब मी त्याला. त्याला म्हणव उंचीच व्यायाम आहेत की नाही ते जर असं कंटिन्यू ठेव म्हणावं आठ. अठरा वर्षापर्यंत उंच वाढायची ह असत्या त्याच्यामुळे उंची वाढू शकत्या.
बर.
प्रज्योतीला पण सांग.
बर सांगते की.
तिला प्रज्योतीला जास्त करून सांग.
बर.
तूझ्याकडे दोन वर्ष आहेत प्रजोतीला उंचीसाठी.
हो,
आ,
होय होय बघतोय काय काय.
पण सांग व्यायाम ठेव म्हणव व्यायाम ठेवलीच का नाही म्हणव तुझी पण उंची वाढणारच म्हणवती.
हा
हम
सांगते की
बोल
काय नाही बाई हाय घरात
काय नाही निवांत हाय हम प्रज्वलचच अकॅडमीच काय केलेस ते विचारत होतो आ ते दुसरंडे घाललं म्हणा होतीस ना सगळं जिथं आहे तिथ घालू म्हणत होतीस ना तू
म्हणत होतं खर आता ते आ
अकॅडमीला अगं हित अकॅडमी आहे ती फिजिकल आणि त्यांचं म्हणजे शिक्षण त्यांचं काय म्हणतात लायब्ररीचं हे आठ हजार रुपयात होतं की आक्का
महिन्याला आठ हजार बाळा
महिन्याला आठ हजार मग आ तू ह्याला किती दिल्यास
हे वर्षाची फी पंधरा हजार अ बारा हजार हाय
नाही ग महिन्याला कुठल आठ हजार
होय त आता मग मागं तूच म सांग
फी आहे आठ हजार
मागतूच
महिन्याला नाही वर्षाला आहे वर्षाला फक्त तीनशे रुपये महिन्याच चार्जस दयाला लागत्यात जे खाण्या पीन्याच असतंय ना अ डायट आस डायट तो डायट फक्त द्या लागतोय
नाही तू मला तस सांगितलेस दादाने पण तसेच म्हटलेत
हय
बग आणि एकदा करून आणि एकदा
कमी आहे ती बर, बर विचारतो घ्या सरांचा नंबर घेतलाय त्या सरां चा नंबर घेतलाय त्या सरांना फोन करून विचारतो की मी तुच्या अकॅडमी च म्हणजे कस काय, काय, काय विचारतो पहिला विचारून घेतो महिन्या हाय काय वर्षाची आहे ते विचारून घेतो
बर, बर
मी विचारून घेतो की कारण तू आता हीत घातलेस तीत कित ति भरल्यास
आता पन, पन ते हे करतोय बारा हजार सांगितले वर्षाची
वर्षाची बारा हजार
ह
वर्षाची बारा हजार म्हणजे महिन्याला पाचशे रुपये जात्यात
हा
महिन्याचं आण पोरगीच
तिचं काय अकाउंटचं फक्त पोरगीच ते तेच की अकाउंट्स ला हय बघ
अकाउंटचा
हा
ह हा जात्या कायती
होय जात्या की
कितीला जात्या कितीला येत्या?
क्लास शाळेला सकाळी साडेसातला सातला जात्या इथन. बारा वा साडेबारा वाजेपर्यंत शा कॉलेज, म तिथन परत साडेबारा एक ते साडेबारा पावणे एक वाजेपर्यंत क्लासमध्ये, एक ते दोन आणि क्लास.
एक ते दोन आणि क्लास.
हम्म.
म्हणजे हेजा टायपिंगचा.
होय नाही अकाऊंटचा गं.
उहु आकाऊंटचा म आकाऊंट मध्येच टायपिंग आसतय गं आक्का.
नाही गं.
म आकाऊंट
आकाऊंटचं वेगळं हा आकाऊंट वेगळ.
हम्म आसूदे आसूदे करून देत.
त कॉमर्समध्ये कॉमर्सला आकाऊंटच जास्त हे हाय
हुं, हुं, हुं, कॉमर्सला अकाऊंट आसुदे बँकिंगला बरं पडतय गं ते.
ते बँकिंगसाठीच अकाऊंट असतय गं. तेच होय ते व्यवस्थित निघलं ते व्यवस्थित आलं की पुढं सोपं जाते.
होय तेच म्हणालोय बँकिंगला ते बरं पडते.
होय.
आणि काय नाही निवांत, हाय व्यवस्थित निवांत. पोरांच्या शाळा पाणी तेच चालू आहे आमचं.
ब
सकाळी उठायचं क्लासला सोडायचं, शाळेला सोडायचं, क्लासला सोडायचं.
हा.
ता तारातनच बघू. नंतर आता क्रिकेट घिटल्या
बरं.
क्रिकेट ह्याच्यातल शाळेकडन आसतय न क्रिकेट खेळायचं?
नाही घेऊ दे घे घेऊ दे हे पण पाहिजे फिट ते हे तिज व्यायाम पण होतय.
हू त्यासाठीच घातले मुद्दाम घेत्या तर घेऊ देल म्हणाली नंतरन बरं पडतय गं जरासं आपलं हेला हू काय म्हणतात तेला? भरतीला.
होय.
भरतीयसाठी बरं पडतय ते.
तेच की.
भरती त्यातनं हे होतय ना भरतीचं. म्हणून भरतीला बरं पडतय ते हम्म.
आणि काय?
आणि काय नाही निवांत.
ह सलते
टायमिंग, पोरांचं श्याचं टायमिंग कसं काय? हॅलो, राज प्रज्वलच जिमच संध्याकाळी वर्कआउट कितीला करतोय.
संध्याकाळी जातोय, आता आला बघ.
कितीला जातोय, कितीला येतोय?
सातला जातोय.
हा.
नऊ, साडे नऊ वाजेपर्यंत येतोय.
सातला जाऊन नऊ, साडेनऊ पर्यंत. म्हणजे दोन अडीच तास होतय, दोन अडीच तास जातोय. चालतय त्याला, तिथं, तिथं किती फि आहे?
फीत काय नाही एवढी.
नाही.
दोनशे.
किती महिन्याची?
होय.
वर्कआउटचं हे तर आहेत काय जास्ती चांगलं?
हाय की.
वर्कआउटच हे. अम्म अ जे साहित्य असते ते?
होय हायत की.
नाही तर दोनशे रुपये फी म्हटल्यावर काय नसतेय. म नु स्त एक सायकल. हे असायचं. म्हणून म्हणलं.
नाही नाही, सगळां हाय.
हम्म, हम्म, हम्म. असू दे, त्याला म्हणाव, जास्त करून व्यायामच्या हला ठेव म्हणाव. व्यायाम करायला. घरातला व्यायाम असतोय का नाही. उंचीचा. ते उंचीच, हॅलो. उंचीच तीन स्टेप असतात का नाही. ते तीन स्टेप मावशीने पाठवलेत का नाही. ते त्याना म्हणाव ते कवर कर म्हणाव त्याला.
बर, त्याच्याकड, तो आलाय त्याला फोन कर.
हा माझ मी करतो ते, आता तू इथं बोल.
हम्म.
तुझ्या संग, काय?
हा.
त्याला म्हणावं बंद करू नकोस. घरातलं व्यायाम पण ठेव.
होय होय, ठेवाय लागलाय.
हम्म.
चालूये बघ त्याच पण चालूये. ते पण चालूये. बघू आता सांगितलंय त्याला तीन वर्ष बगतो म्हणलोय तुझ्याकडं, तिथनं पुढं काय सांगत बसायच नाही मनुन सांगितलय.
त्याला म्हणा तू व्यायाम करताना ति पण घेत जा म्हणव. प्रजोतीला. म्हणजे तिचां पण व्यायाम होतोया. प्रजोतीचा पण व्यायाम होतय ग.
बर बर.
हा त्याच्यामुळं क नाही म्हणजे तिचा पण व्यायाम होतया. प्रज्यतीच प्रज्यती त्याच त्याच्या संघ आपण पण करल ना तिथं.
होय.
ते उंचीच असं टाचा वर करून करतात बघ.
हा..
ते प्रज्योतीला करमन व जरासं व्यायाम मी पाठवलेत कि त्या अस नी व्यायाम ग.
होय, होय सांगितले की.
हम्म. तिला व्यायाम कर म्हणवतीच
चालते की चालते सांगते सांगायला लागलो
हां..
कायका लागल्यात.
चालते.
हा.
हा तव
हा चालते की ठेवु काय?
हा प्रजोला आला काय? काय करायलाय?
आलाय ना.
बरं, बर, चालते, चालते ओके.
चालतय ठेवु?
हां हां ठेव.